हॅलो
हा मी मेनषण केलोय बघ तुला केलं कि
मला आलं नाही म्हणजे
अजून लागायचा असेल काम
झालं लं कसं करायचं ते परत
आ
गाणं कुठे टाकलंस गाणं टाकली नाहीस.
गाणं कसलंच लावू आता त्याला हा
मला मला नुसतं एच डी मध्ये फोटो पाठव जरा. ते लई ब्लर व्हायलंय असं वाटतं एच डी मध्ये फोटो पाठव. आ हॅलो एचडी मध्ये फोटो पाठव मला ते कोलाच ह्ह्ह
अ् च.
हम्म पर मग मी शेअर केल्यावर आणि ब्लर होणार काय ग तो? व्हॉट्सअप ला ह टीईए केस टाकल्यास ना?
हॅलो हॅलो
पीई ए केस टाकलास ना?
होय
टाकलो मी पण तू कसं टाकलेस बघ मग मी पण ते चमकतेलच टाकलोय.
काय?
मी पण ते चमकतेलच टाकलोय.
म
तू कुठं कुठल्या ॲप वर कोलास करायलास ग?
इनशॉर्ट आं
इनशॉट वर करायलास होय
हम्
अगं माझे मी करत होत इनस्टाटवर त्याच्यात नुसतं बॅकग्राउंडच लय येतं अगं आणि मेन फोटो कमी. मग मी डिलीट केलो आहे ॲप
नाही आपण कराल तसं मॉडीफाय होतं.
हम्म हम्म अंजलीला मगाशी एक सोबत तीन कॉल केलो तिला.
दहा दहा मिनिटांचा.
होय बोलत बोलत बसलोत. बोलत बसलो होतो अगं बोलताना काय समजणाच झालत. ते रामेश्वरंमच विचारली ते पुण्याच सांगातले असं सगळ सगळं बोलू बोलूपर्यंत दहा दहा मिनिटाचे तीन कॉल झालं आमच.
बापरे येवढ काय बोलला?
तेच की रामेश्वरमचं.
काय सांगितलीस रामेश्वरम्.
काही नाही छान आहे म्हणून सांगितलं.
ह
आली यायला पाहिजे होतीच म्ह हम्म मग पुण्याच जरा. बोलो. मग घरच जरा ती एक सांगल कार्या ॲपच जरा विचारलो. अननोन अननोन नंबर तिला सांगितल गं असं माझ्याकडे नंबर नाही आहे दुसरं कुणाच. स तुझं काय भक्तीच काय आहे मम्मीच्या व एक भेटले म्हणून सांगितले. अग तू बोलाय बोलायला लागेलीस की दहा मिनट लगेच संपून जातात अग.
होय पुण्याचं काय म्हणालती?
अ पुण्याच काय म्हणालती पुण्याचा विषय कस काय निघला? काय माहिती कुठे गेलतो कशाला गेलतो का काय नाही नाही हां पुण्याला गेलतो तेव्हा दादा तुमचा चिडवालता मला जाऊन येऊपर्यंत हे केलं. काय म्हणतात ते पप्पा मी म्हणत तुला रामेश्वरमला काय तुमचा पप्पा सोडली नाही तुला नाही सोड तू यायला पाहिजे ते तसंच म्हटलं मग ती म्हटली की आमचा पप्पा सोडायला नको त्या मला दादान पुण्याला गेलतो तेव्हा पूर्ण सकाळ अ मला पूर्ण वेळ तेच चिडवायलता म्हणालता. भक्ती तुम्ही जेवलेला कि म्हणा पेपरला जायच्या अगोदर विसरला. काय तू
अग नाही ग बाई मी एकटीच जेवले नव्हती ती जेवली होती. ते पण मला जेवण जाईना झालंय. मग मामी असं दहा वेळा विचारलेत. माम्या दहा व्या विचारी चपाती करून त्याच्या मग असं म्हणजे की मामाने केलेली आहे किती.
मामांना डब्याला दिलेली मग एकाचा तिन अर्धी मला देणार होती खरं तिन काय खाल्ली नाही तिथं मामीने ताट वाढून दिल्यावर मला एक दिली काय खाल्ली नाही तिला. मग मी पण जेवढं होतं तेवढं खाल्लं आणि गेलो ते पण अस विचारले पन्नास वेळा. ती चालत्या काय मामांना केलेली चालत्या त्या मामांना केलेली. द्या म्हणलं जे असेल ते ते पण टेन्शन मध्ये गेलं नव्हतं.
एवढं कसल टेन्शन तुला एक एक्यानव टक्के ऑलरेडी पडल्यात का तिन काय खाल्ली नाही याचं टेन्शन?
हम्म नाही तिच पुन्हा तिझ गोळ आवतच
कसल्या बी गोळ्या खाऊन गेलती.
हम्म हम्म हम्म त्याच वाटलं अ संध्याकाळी येतीस तेव्हा जाऊयात. क्रिएशन ला खायला भूक लागल्या लय. अग तुला सांगू तीकडर तिकडन सोडून आलो तिकडन मम्मीला सोडून आलो. आणि जरा झोपाव पडाव म्हटलं तोपर्यंत पिरेड्स आल्या. लागलं पोटात दुखायला एवढ्या जोरात त्याच्यानंतर आणि तिला लागलय मला आलंय जोरात म्हणजे लागलं होत सकाळी. नंतर मग मी ना अग ते दुखत नसतय काय पोटात.
बरोबर बरोबर समजलं मला.
त्यामुळे लैदा शिला लागाल तेव्हा. अगं मी कार्या ॲपवर आहे विसरूनच जातोय अगं.
हम्म बरोबर थोडा
आणि जाऊन आलो आणि मग मला काय सुधरणाच मग मी गोळी खाल्लो पुढच्या मामींकडन ती. ती मेक्टलची पण सापडना झालती कुठं आणून ठेवले मला काय सुधरण झालतं पोटात दुखालत असं चक्कर आल्यासारखं झालतं काय कायतर. मग पुढच्या मामी मग मेडिकल आज बंद आहेत काय ग सगळी?
काय माहित. काल दहा नंतर उघडतात.
दहा नंतर उघडतात मी पाऊणे दहाला जाऊन आलतो सगळीकड. एक पण मेडिकल उघडं नव्हतं.
पडतात. कारण रात्री लेट बंद अगं रात्री लेट बंद होत्या अकरा बाराला.
मग थोड्यांनी खरं असं सांग थोड्यांनी गोळ्या आता काय मग काय दहा पर्यंत काय मरायचं मग. एखाद्याला इमर्जन्सी मुळ पाहिजेस चोवीस तास मध्ये उघडत अगं केवढ्या लांब आहे ते वेरणी. मला इथ काय सुधरणा झालत असं पोटात दुखालत. मग मी तिकडन सगळीकडन फिरुण आलो आमच्या इथन गोल फेरा एक पण दुकान मेडिकल उघड नाही. मग परत लावलो गाडी मग काय करू काय करू मग त्या मामीनचं दार उघडं दिसलं. तिकडे गेलो मामी म्हंटलं मला लय दुखालय पोटात तुमच्याकडे गोळी आहे काय दुखतय तर. त्यांच्याकडे होती पॅरासिटेमॉल गप आणि खाल्लो आणि झोपून टाकलो पहिला मग जरा उठलो जरा दुकायचं बंद झाल्यावर एक एकच चपाती खाल्ली ती पण अशी उलट उलटे आलती मला खाता खाताच. कस तर कस तर असु म्हटलं खाय गोळी खाल्ली खायला पाहिजे खायला. हिजे म्हणून एक चपाती खाल्ली. आणि आता लई ला भुका लागल्यात. आण तू ते पाठवलंस क्रीमी. क्रिएशन तर अजून अजून मला असं टर टर झालेय पोटात.
म जेव की ग. मला घरातलं जेवणच जाई ना बाई. आवडनाच काय.
अगं तुला काय सांगू भक्ती. ते चपातीचा घास घेतला की उलटी आल्या मला.
मला आता बाहेरचं खाउ वाटलंय.
मला पण.
रात्री गाडी असली तर बरं. गाडी सर्विस गला दिल्या ग. आता गाडी यायला पाहिजे ना पहिला.
न्यायला येऊ म तुला?
बघतो की थांब गाड्या असल्या तर येतो. नाहीतर उद्या जाऊया, आता काय आपण घरातच.
ये उद्या आधी तिकडें जायचंय त.
आमचं मम्मी ला सांग की फोन करून.
सांग म्हणजे, सांगितले नाहीस तू?
नाय.
थांब आधी तिलाच फोन करायला लावतो मग. मी सांगितलंवर मला बी हाणल आणि तुला बी हाणल.
ह
आधी तिला सांगायला लावतो. भक्तीला फोन भक्ती राधा मा ला फोन करसा. उद्या ऋतू आणि अ रामेश्वरला जाऊन आलोना. हाणायला येतो म्हणून सांगितलेली. आणि पाठवून दे ऊद्या म्हणून. दोन दिवस.
डां फीलडिंग लावूया.
काय होते?
नाही तर तुला आणि मला एकाच मुसळात कुटेल राधा मा. तू माझं वजन कमी करशील आणि. तुमच्या घरातलं.
प्रमाण.
झोपली नाहीस?
नाही.
मी पण झोपलो नाही आजून. असंच ते कायतरी एक रेजिस्टर करायच रेजिस्टर झालं नाही. अंजलीला विचारलेलो कावाच. तुला फोन केलो. म ती फोन घेऊन ती कार्या ॲप उघडूनच बसलेली मला. तिला फोनच केलं नाही. दहा मिनिटं तुझाबर बडबडलो. ते कट झाले आणि मला लक्षात आलं तिला करायचंय. म आणि तिला केलतो तोपर्यंत ती ऑफलाईन गेलीती. आणि नोटिफिकेशन दिसलं म्हटली मला म्हणा लागली अगं तू कवा्हाच मे मेसेज कव्हाच टाकलीया. फोन कवा करायलीया असं म्हण. मी असं किती वेळ ते मोबाईल घेऊन बसलेल. तुझा फोन येईल. म्हंटलं तुला फोन केल तू काय ऑनलाईन नहीस म्हणून मी भक्तीला केलं म्हटलं फोन. तिझं बारा मिनिट सपती बारा मिनिट झालं अपप कट झाला. मला शुद्धा आ तिला करायचं होतं आपूण.
हम्म. त्यांचं पप्पा आला नव्हतं.
नाही आजी आल्या आजी आल्या वाटतं त्यांच्या मम्मीची मम्मी.
हा पप्पाला ठेवत्या.
आपओपच कट होते का?
ह ह ह! मला म अग तु तुझा यायच्या आधी तर मला तिझा आलता ना मग मला म्हणल्याली अगं पप्पांचा फोन येईल ठेवतो सॉरी पप्पा येतील ठेव
हम्म हम्म!
म्हणून मी तुला म्हणलो अगं तिला करशील कणी पाहिला तिचं पप्पा येतील आता.
मी हेला
ती त्यांचं मम्मी पप्पा बेंगलोरला चालल्यात.
का?
व्यायाम त्यांच्या मामाकड.
म हिला पण जा म्हणावं.
नाही हिला तो मामा आवडत नाही. ती गेल्या ग बेंगलोरला ऑलरेडी लय वेळा मामाकडं.
म्हणजे बेंगलोर बघितल्या व्हय तिन?
कुठं पण जाईल मम्मी पप्पांसोबत जायचं असं होतं खर आता ती म्हणली मी काही येत नाही बेंगलोरला अमित ताईकडे जातो ताई प्रेग्नेंट आहे ना तेंचि ताईकडं जातो तुम्ही बेंगलोरला जाऊ म
ह हा!
आता मम्मी पप्पा भाऊ बेंगलोरला जाणार मी ताईकड जाणार.
ताई कुठं असत्या यांची?
कोल्हापूर.
कोल्हापूरला असत्या व्हय?
कोल्हापूरला ट्रान्सफर करून घेतल्या कोल्हापूर कोल्हापूरच्या बाजूला ते कांचनवाडी नाही काय
असल न्हाय.
को कोल्हापूरमध्ये हाय ते गाव तिथं आम्ही पहिला राहत न्हाय ह ह पहि रुचादचं गाव हाय.